ह
हॅलो.
हा बोला ताई.
हा नमस्कार ताई.
हो नमस्कार.
काय चाललं तुमचं कशा आहात.
माझं ना सध्या एकीकडे जेवण चालू आहे एकीकडे वेळ मिळेल तस कॉल चालू आहेत.
ह
आज दिवसभर झालेच नव्हते हम.
हो हम.
हो हो चाल
तुम्हाला काय वाटतं अ महिला महिलांनी सोप स्वतः स्वावलंबी झालं पाहिजे.
हम हम. हो हो झालं पाहिजे ते आवश्यकच आहे कारण की प्रत्येक गोष्टी प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणं हे खूप आता ते झालेल हाय त्यासाठी आपल्याला स्वावलंबी होण गरजेच आहे हो काही आवाज
अ म्हणजे हा काही हा शहरी भागात कसं महिला जॉब करत असतात तस शहरी भागात नाही पाठवत जॉबला बाहेरगावी किंवा मग त्यांना शेती हा एकच व्यवसाय असतो आणि शेतकरी आता सध्या पावसामुळे शेती पण नाही करू शकत. त्यांना पाहिजे तितकं म्हणजे पूरक व्यवसायांना नाही मिळते.
हो हो आणि तेवढं उत्पन्न पण नाही मिळत त्याचं हो.
तर कसं महिलांनी प्र प्रत्येक महिलांनी स्वतः स्वावलंबी झालं किंवा मग छोटे छोटे व्यवसाय कर करू शकता त्या किंवा मग घरगुती बघा अ बचत गट मार्फत ते उन्हाळ्याचे पदार्थ बनवून
पदार्थ बनवणे हो हो तेही विकू शक
असं प्रत्येक हा प्रत्येकाला असं मला तरी वाटतं का उद्योजक हे अ तयार करून दिलं पाहिजे
दिलं पाहिजे हो म्हणजे प्र आणि कसं बचत गट म्हणाला तर प्रत्येक कम्युनिटी हच्यामध्ये ल्या महिला सगळ्या इंटरेस्टेड हव्यात की करूया आपण हे सगळं त्याच्यामुळे आणि ए एखादीला करायचं आहे आणि एखादीला नाही कराय त्याच्यामुळे मग ते काही महिला परत मागे राहतात
बरोबर तेच आणि आता कसं वाढती लोकसंख्या या कारणामुळे कसं म्हणजे हे जे व्यवसाय आहे ते म्हणजे भरपूर झपाट्याने वाढत आहे तो प्रत्येकाने त्याचा सहभाग घेतला पाहिजे.
तर कसं आपलं फूड प्रोसे फूडच्या ज ह्याला खूप हे मागणी हाय. की जो तो बाहेर राहतो त्याच्यामुळे डब्बे घर घरगुती जेवणासाठी जास्त मागणी आहे ते का
तुम्ही टिफिनची सेवा सर्विस करू शकता किंवा मग तुम्ही उन्हाळी पदार्थ बघा ते पापड झाले त्या
पडो
असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही पदार्थ म्हणून इस्टॉल करू शकता किंवा मग विकू शकता ना भरपूर म्हणजे कमी पैशात जास्त उत्पन्न मिळतं त्यांनी
पण हो आणि त्याच्यामध्ये आहे आपण बोलतो त्याच्यामध्ये इन्कम म केलं ना मनापासून तर इन्कम चांगलं आहे त्याच्यामध्ये आणि आता ती गरज पण आहे जो तो आपले घेतात असं टुरिस्ट वगैरे खूप फिरायला आले की
आणि आत्ताच्या युगात म्हणजे आत्ताच्या पिढीच्या कि पैसा हा खूप महत्वाचा आहे जर आपण पैसेच नाही कमवले तर मग आपल्या ज्या वैयक्तिक गोष्टी आहे ज्या गरजा आहेत त्या पूर्ण नाही करू शकत प्रत्येक वेळेस आपल्याला म्हणजे घरच्यांवर अवलंबून राहावं लागत किंवा मुली मुलींच बघा जर घराची म्हणजे घरची परिस्थिती जरा नाजूक असते तर मग ते शिक्षणासाठी ते थांबवल्या जातात त्यांना त्यांना पूर्ण शिक्षण करता येत नाही
किक्षण नाही मिळत हो बरोबर आहे
तर जर म्हणजे प्रत प्रत्येक लेडीज किंवा मुलींनी असे काही घरगुती पदार्थ करून विकले कि मग तुम्ही असे बरेच प्रकारचे क्लासेस फ्री म घेतले जातात रांगोळी झाल किंवा मग मॅट रांगोळी झाल ते असे वेगवेगळे नवीन डिझाईनच्या रांगोळ्यातून बनवून विकू शकता
हो विकू शकत बरोबर आणि छोटे छोटे उद्योग घरातून खूप आहेत करण्यासाठी केलेत तर अ आ हो हो आणि आता कसं या धावपळीच्या युगामध्ये कसं शहरी भागातल्या महिला सगळ्या जॉबला जात असतात बघा त्याच्यामुळे जो तो असं कोण बनून मेळेल कां हे पुरण पोळ्यानं वगैरे खूप मागणी आहे त्याच्यामुळे असं एखाद्या महिन्याने हा जरी व्यवसाय केला तरी ते सक्षम होऊ शकते स्वतःच्या पायावर स्वावलंबी व्यवस्थित हो
आणि जर महिला सवलंबी नाही जायली तर तिला कमी लेखलं जातं बघ समाजात प्रत्येक म्हणजे तुला हे येत नाही तू अशी
पण तसच हो काय काय असे बघायला ग तर आपला हे झालं की घरातले सुद्धा सारखे बोलत असतात.
बरोबर, महिला शिक्षित किंवा स्वावलंबी झाली तर कुटुंबाचा किंवा आपल्या मुलांचा म्हणजे असं प्रत ऐक गरज पूर्ण करू शकते.
आणि नाही आपलं साध आपली टिकली आणायच असल तरी आपल्याला पैसे मिस्टरांकडे मागावं लागतात, मला आज बाजारात जायचे जरा पैसे देतात का? असं मागावं लागतं म ते कधी कधी असं वाटतं की? स्वतः थोडेफार तरी कमवले असते, त आज ही वेळ नसती आली.
बरोबर, तेच आणि जर महिला स्वतः कमायला लागली तर तिला स्वतःचा आत्मविश्वास पण वाढतो, तिला प्रत्येक नवीन गोष्ट तशी, बोल ना शिकण्यात म्हणजे उत्साह असतो. हा
हम आणि कस जर शिकून घेणारी महिला असेल, हो हो मदत होत ते ना, हो ते त्यातही मदत होते. आणि विशेष म्हणजे तिला कॉन्फिडन्स येतं की आपण हे करू शकतो.
सर्व
आणि आत्ताच्या काळात महिला ही स्वावलंबी होण्याची खूप मो गरज आहे बघ मुलीला शिक्षण झालं किंवा मग स्त्री पुरुष समानता वाढते.
हो हो नाही तर काय असं एक समाजामध्ये कमीच लेखलं जातं. त्यांना काय समजतं, हिला काय येत? अस
आणि आहेत ना सरकारने महिलांसाठी खूप खूप जास्त प्रमाणात संधी उपलब्ध करून दिल्या त्याचा फक्त फायदा ठिकाणी घेतलं पाहिजे.
हो हो खूप योजना आहेत. सबसिडी तर खूप आहेत प्रत्येक याच्या मधे आणि तुम्ही म्हणाल तर मागाशी बचत गटांचे आणि ज्या म्हणजे महिला आहेत ना उत्सुक त्या खूप करतात म्हणजे असं हे आपलं कॅटरीन सारखं किंवा तुम्ही आता बोलात ना पापड, फेण्या हे सगळं पण खूप महिला विकतात म्हणजे आमच्या इकडे पण सध्या हे चालू आहे. करतात.
हो
आवडीने हो दिवस
म्हणजे बचत गटाचा ते कस दहा दहा किंवा व महिलां
हम् आणि हो दिवाळीचा फराळ वगैरे हो - हो हो मशीन पण आहे. त्याच्यावर आता पण त्याच्यावर पण सबसिडी मिळते आपल्याला हो. कसलीही मशीन आहे, मी भाकरीची सुद्धा मशीन आहे महिलांना उपलब्ध
हो म्हणजे महिला म्हणजे आत्ता जे मी बघ ते ना म्हणजे आमच्या थोडं जवळच आहे. तर पापडाच पीठ मळण्यापासून लाट त्या करून ते पापड स्वतः पापड लाटतात.
हो हो ते हो ते आत्ता दोन तीन वर्षापूर्वी चालू झालं ते पण छान आहे हो. पॅकिंग करायचंय. आणि किती हवंय फोट्स त्यांना तेवढं प फक्त तेवढं प्रमाणामध्ये करायचं हे
हो आणि कमी पैशातत खूप छग उत्पन्न होत याच्यात
हो हो आणि थोडं थोडं का होईना पण नंतर प्रॉफिट आपलं वाढत जातं. तो नफा म्हणजे आपल्याला त्यातून फायदा होतच आहे. हम्, की आपण एवढा खर्च केला आणि निघत नाही. तोटा झाला, असं नाही. हळूहळू, हळूहळू आपलं वाढतय सग, व्यवस्थित.
आणि म्हणजे ते जे उत्पन्न मिळत. त्याच्यात आपण नवीन करू शकतो ना
हॅलो.
नवीन प्रत्येक, हॅलो.
तुमचा आवाज, खूप बारीक येतोय ताई.
म्हटलं, आपल्याला. आता येतोय का?
हा, येतय.
म्हटलं. आपण जे पहिला एक व
हॅलो
आपल्याला ते ऍडव्हान्स मधे बोनसच मिळतो ना, त्या कामाचा.
हो, हो, मिळतो. की थोडंफार तरी
मी म्हणजे, भरपूर अशा महिला बघतेय की खूप कष्ट करतात आता. तितकं त्या, खूप म्हणजे गरजू महिला होत्या. पण प्रत्येकाची प्रकृती अशी खूप सुधारली गेली. स्वतः काम करता. त्यांना आत्मविश्वास पण आहे. आणि त्यांची मेहनतही तेवढी आहे म्हणायला.
खूप आहे.
भरपूर काम चालता. आमच्या गावात अशी.
हम्म, ह्. आणि काय माहितय, ह सध्या शेतीध्येत नुसतं राहून नाही जमत. महिलांने हे केलं तर त्यांना कस, महागाई, महा, महागाईच्या काळामध्ये आपल्या घराच, संसाराच सुद्धा, आपल्याला हे सांभाळता येतोय ना? की चला, आज दोन पैसे कमी आहे तर, आपले असलेले पटकन ते करता खर्च करता येतात. ओन्ली शेतीमध्ये एवढं काही राहिलच नाहीये. कारण की ह्या प वातावरण बघता ना, आज खूप पाऊस पड तोय. तर उद्या दुष्काळात पडतोय, सुका दुष्काळ व चालूचय. त्याच्यामुळे सगळे करून शेतकऱ्यालाही नुकसानच होतेय.
पाऊस पडला तरी, त्यांना नुकसानच आहे. जितका पाहिजे तितका पुरेसाच पडत नाही, हा. शेवटी प्रत्येक नुकसानच आहे ना. प्रत्येकाची शेत करी झाले, व्यापारी झाले.
हो, हो. त्याच्यामुळे इथं असे, व्यवसाय क छोटे -छोटे करून सुद्धा व आपल्याला उभं राहता येतं. ते चांगलं. जास्त काही आणि असे उपे घरगुती हे छोटे छोटे उद्योग करून महिला पुढे जातातयत, खूप करतात.
जातात ये आणि त्याच्यात नुकसान नाही ना. प्रत्येकाचा फायदाय. घरगुत सामान कसं, आपलं जितकं ऑर्डर आली, तितकं बनवून आपण ते सेल करू शकतो.
साधं लोनच, लोणचं बनवलं तरी सुद्धा त्याचा सुद्धा फायदाय आपल्याला.
हो. लोणच झालं, मिरची झाली कि वेगवेगळ्या पदार्थाचे मसाले झाले. ते सुद्धा तुम्ही पॅकिंग करून, सेल करू शकता.
टुरिस्ट लोकं खूप वाढलेली. त्याच्यामुळे जो तो घेऊन जात असं. तिथे आपलं बाहेर असं, विकायला जायची पण गरज नाहीये. एखादा स्टॉल लावला रोड वर तरी होतय.
बरोबर, हो.
चालेल धन्यवाद ताई छान वाटलं तुमच्याशी ब
हो मला पण खूप छान वाटलं थँक्यू बाय